हॅलो.
हॅलो हां हां बोला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण करा कॉल म्हणजे असं.
नाही माझा टास्कच पूर्ण झालाय तो. त्यामुळे मी नाही करू शकत हो हो.
मला पण आता तुमचे झाले कावढे कॉल तुमचे घेते.
घेऊ शकतोय करू शकत नाही.
आता तुम् हा हा हा हा.
हा कारण मी कट क करायच्या आधी तुम्ही सबमिट.
हा हा तेच केलं मी अकरा मिनिट जास्त झालंय म्हटलं भरपूर आहे दहा मिनिट सांगितले तेवढंच करायचं. माझ्या ह्याला खूप चुकी गेली हो मी नाहीतर पेमेंट मला खूप पडली असते. आता तुम्हाला सांग हो मला. एकदम पेमेंट डयरेक्ट साडेचार हजार पडली ह्यावेेळेस.
अच्छा तुम्ही टास्कचे पण असतील.
हो हो हो टास सगळे झालेत ना फक्त दोन तीन दिवस बंद केले म्हणून म्हणजे. पूर्ण झालेले होते म्हणजे साडेचार पडले. आणि एका टाकची किती चारशे पडली असं पडत गेलं.
माझं व्हॅलिडेशन च. पेंडिंगच पडलेय प्रोसेसिंगला मी त्यांना सांगितलंय बघू आता काय होत.
प्रोसेसिंग आहे का आता माझ्या बहिणी चे पण. प्रोसेसिंगला एका जणीच्या आहे त्याची काहीतरी पाचशे का काहीतरी.
प्रोसेसिंगलाच आहे प्रत्येकाचं.
नाही माझे झालेत. मला काल अ दोन दिवस आधीच कळली हो येईल पेमेंट बरोबर.
बाई ईल बहुतेक माझे ते हेचच आलं लोक कवाणीचच येते फक्त लोकाक्षरच काही ये ना.
तरी किती पेमेंट पडले आत्तापर्यंत तुम्हाला.
माझे फक्त बघा हजार पडलेत अजून आठ हजार पेंडिंगच आहे.
बाप रे बाप आठ हजार झाले आहेत.
हो ते व्हॅलिडेशन चे टास्क ला पेमेंट जास्त पडले बहुतेक.
हो का.
हम्म ट्रान्स्क्रिप्शनचच पण व्हॅलिडेशनच ते जरा हे आहे ना. हार्ड आहे खरं ते काम पण.
आह हो माझ्या बहिणी त्याचा डायरेक्ट घसाच दुखून आला. बोलून बोलून ती बोलली आणि माझं डोकं पण दुखायला लागलं दिदी मी आता यांना ठेवून देते, मी दहाच दहाच केलेत रेकॉर्ड बाकी जाऊ देऊन
डेली नाही म्हणजे आपण डेली पाच सहा पाच सहा जरी केलं तरी चालत.
तिचं कसं आहे कॉलेज पण असतं ना घरी नसते ती कंटिन्यू. क्लासेस कॉलेज असतात त्याच्यामुळे पूर्ण दिवस वेस्ट असतो. डायरेक्ट संध्या आ चार पाच वाजता येते. मग ते हे पण करण मग ती काय केलं तिला म्हटलं लवकर कर. कसं आहे त्यांनी हे टाकलं होतं ना की टायमिंग मध्ये करा पाचशे रोजचे व्हायला पाहिजे.
होय होय.
लागं उगस तुला हे करून टाकतील. येतात तेवढंच खर्च पाण्याला कामात येतात. ठेव जेवढे येतील तेवढं. असं काही नाही जास्त जायला पाहिजे जेवढे येणार तुला तेवढे येतील.
होय होय.
करायला घेतलं आणि एवढं डोकं दुखवलं तिने दिवसभर.
ह. नाही दीदी मला खूप त्रास होतय मला डायरेक्ट आणि ती कितवी ला लहानच आहे ना बारावीलाच ये. एज पण कमी आपल्याला ह आपल्याला कस. त्याच्यात अनुभव आहे म्हणून पण ते आणि ती नवीन असल्याने तिला काही आवड त जमे ना खूप बोलावं लागत. म्ह माझ्या घरसा आणि मला गोळी घ्यायला लागली म्हणे तू मला काहीच सांगू नको. तिला टाकते झाले का तुझे? ते म्हणते नाही दिदी. कंटाळा आलाय नको मला नको ते पैसे. मला गोळ्या घ्यावा लागतायत म्हणे.
तीन दिवस काहीतरी केले. माझे दहा पंधरा तरी झाले असतील. पण तिथून पुडं काय ते इनव्हलिड इनव्हॅलिड च आले. मग माझे सगळे कॉल हेच झाले.
हम.
मग बंदच. झाले मग तीस टास्क झाले. मग होऊ दे म्हटल. हा. पाऊस खूप होता. हम्म पडले असते माझ्या हे वॅलिडेशन चेच एवढे आहेत आठ हजार आणि ते आहे एक हजार आहे ते कॉलिंग
हो ना. व्हलिडिशन मला अजून नाही पडले आय थिंक. लोकवाणी म्हण म्हलं तर काय येईल ओ लोकवाणी
ते लोकवाणी ही एक कॉलिंग आहे. आणि आपलं लोक अक्षर आहे ते हे आहे व्हॅलिडेशनचच आहे पण लोक अक्षर ट्रान्स्क्रिप्शन असे तर मग रेग्युलर ट्रान्स्क्रिप्शन आहे.
पण मला अजून एकाची नाही पडली. मग तुम्ही जे म्हणताय ना आपण जी रेकॉर्ड वर बोललोय बघा. ती संभाषण वगैरे आपण तसंच खाली बोलायचं त्याची पडली का तुम्हाला?
तेरे अकॉर्डिंग नाही त्याचे नाही पडले अजून. रेकॉर्डिंग ते हा तेच नाही पडले. नाही नाही त्याचे पण अजून नाही पडले मला पण.
आपले ट्रान्स फिमच्या त्याचे माझे आठ हजार झालेत मग आणि एक एकदम अॅक्युरेटच केलेत सगळे पण त्याचे पण बाकीचेक कप नाही झालेय वाटतं मग माझे अजून एवढी पेमेंट म्हणजे जशी पडायची तशी नाही पडली अजून हम्म.
येते आता बघू कसं काय काय कधी येईल तर वा येल
माझी फ्रेंड तर म्हणते त्याच काय तू टेन्शन घेऊ नकोस पेमेंट येते तू टेन्शन घेऊ नको. ती झालं वर्ष झालं करते ना. त्यामुळे
मी पण एक दीड वर्षापासूनच करतय माझं ऍक्च्युअली असं झालेलं होतं. की ते म्हणजे चुकून त्यांच्याकडून झालेलं होतं अटय मला वाटलं यांनी डिलेट का केलं डिलेट का केलं. त्याच्याकडून चुकून झालेलं होतं ऍक्च्युली ते मागे पेमेंट पाचशे एक आणि पाचशे पडलेले ते का चुकून झालं होतं काय माहिती हो तर एखाद्यास आता नास पेमेंट वगैरेच काय ना झोपला आहे आता मस्त
मुलगाय काय मुलगी
मुलगा आहे साजूबाई मिितांश सूबाईचा पात्या करतायत त्या तू कर बाकीचं बघ.
ह हा हा. तरी व्हरायटी करतात आमच्या पण करतात गेलेत आता भाजी मार्केटला ते भाजी वेततात ना. मग सकाळी उठली की त्यांच त्यांच असते देवपूजा कप कपडे धुने त्यांच्याकडे असते माझा स्वयंपाक असते सकाळचा डब्बा वगैरे असते ना.
हा तुम्ही घरीच असतात का हाऊसवाईफच आहे का?
हो हो मी घरीच आहे ऍक्च्युली मी चार वर्ष गॅप पडला मुलगी मु त्याच्या आधी काम करत होते मी दहा वर्ष केले काम बारावी पासून ते
हम्म काम पाहिजेलं ज आता हा मोठा झाला ना. तर मला पण बघायचंच आहे धोरी काहीच घे नाहीे.
नाही नाही घरी नाही एवढं होत. तरी मला वाटते मी हे पहिल्यांदाच आणि मधी एक होत जो सटॉक म्हणून त्यावरने पण मी चार हजार रुपये कमवलेले.
ते पण असंच होत ट्रान्स्क्रिप्शनच होत.
मग
आणि त्यातच एकच महिना काही त्रासत य तेे
हा आता हे काय माहितीय किती दिवस तीन महिने सांगितलेय ना हे.
होय म्हणायल तीन महिने बघू आता किती दिवस माझ्या मते होईल तीन महिने काय नाही प्रोजेक्ट असेल त्यावरून
ते मागे आम्ही होतो ना तर एक महिना चालायच. परत दोन तीन महिने बंद होऊ जा जायचं हे. परत स्टार्ट होऊ जायं परत बधवायं असं वयच म्हजे कंटिन्यू नाही.
हम् ह हा हा.
आता हे तीन महिने सांगितले मग तीन महिने चालेल कंटिन्यू नंतर बंद पडेल. असं वाटत हे आपल्याकडे तीन महिने घेऊन घ्यायचे करून घ्यायचं.
करून घ्यायच आहे तोपर्यंत करायचं ना माहित हो हो.
अस स.
मी पण आता बघते माझं अकाउंटिंगचच होतं जॉब पण आता आहे एक मी अकाउंटिंग करत होते.
अकाउंटिंग का हा मी पण त्याच्यातच आहे बीकॉम ला होते का तुम्ही? हा मी पण बीकॉमच होती.
मी एमकॉम नाही केले बीकॉमच टॉप झाले. एमकॉमला ऍडमिशन टाकले. फॉर्म वगैरे सगळं फिलआप केलं पण नाही म्हटलं आता घरचे जरा असतात. लग्न लग्न मग चला लग्न.
स नाही मी म्हणजे बाळामुळे मी ना एस वाय झाली माझी मग लास्ट इयर ला एस वाय मध्येच लग्न झाल मग मी इथून अपडाऊन करायची. त्या कॉलेजला घेतलल ऍडमिशन इथून येऊन जाऊन करायची. नंतर मग प्रेग्नेंट तच झालं मग ते पुढचं म्हणजे ग्रॅज्युएट केलं आणि बंद करून दिलं पुढे करू करू नाही होतो पण नंतर पुढे
नाही हो धावपळ होते ना मुलांना सांभाळून
बाळाला घेऊन जाणं, हॅलो
हॅलो हा हा बोला बोला. एवढं नाही शक्य हो तिथून आपल्या बाळाला घेऊन जायचं आणि ते आणि लांब रुटीन येऊन जात आणि माझ माहेर इथलये नाशिक. च्या पुढे मालेगाव इथून मी मला सकाळी बसले की संध्याकाळी तर ते कोणी सांगितलं एवढं त्याला घेऊन जाणं. हम् म्हटले बघू नंतर खूप लांबे ये. इथून सकाळी बसले की डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजताच उतर उतरायचं इथून नऊची गाडी पकडली की,
माझी एक फ्रेंड आहे राधिका म्हणून मालेगावला आहे.
हो ना. तर म्हणजे खूपच लांब येऊन जात ना त्याच्यामुळे तरी मी टी वाय चं एक वर्ष केलं येऊन जाऊन पूर्ण प्रॅक्टिकलला जाऊन करायची काही असेल तर एक्झाम वगैरेला जाऊन येऊन कराय पण कंटाळलेली येऊन जाऊन आ काही वेळेस असं पण होऊन जायचं मी म्हणजे एक दोन दिवस तिकडे येऊन जायची लगेच टाइम टेबल यायचं. परत मला जावं लागायचं असं एक वर्ष खूप केलं मी आणि कसं आणि तिथे कस आपले फ्रेंड्स वगैरे असतात त्याच्यामुळे इथ नाही. इचछा होत घ्यायची ऍडमिशन.
नाही नाही एका ठिकाणी रमले की मग तिथंच जाऊ वाटतंय.
ह आणि ते बरंच म्हणजे माझे प्रॅक्टिकल वगैरे भरपूर पूर्ण करून द्यायचे.
ह माझं पण असं झालं ऍक्च्युली कस झालं. इकड अ आपलं इचलकरंजीत होतं तिथून पुढं म हातकणंगलेला टाकलं एमकॉम ला. इथं एक्सटर्नल नव्हतं म्हणून. पण जाऊन येऊन लइ हे झालं सकाळी जायचं संध्याकाळी यायचं एक दोन दिवस गेले. मग आणि पुन्हा एक्झामला जायचं म्हटले पण नाही झालं. राह दे म्हटलं एम कॉम आता पण आत्ता वाटतय की करायला हवं होतं एम कॉम.
हो कारण ना याला आपण जेव्हा आपलं इंटरव्ह्यू ला वेगळे जात. ना तेव्हा आपलं विचारलं जातो शिक्षण तेवढंच
तेव्हा जरा हे होतं आहे.
हम्म त्यावेळेस शिक्षण जास्त पाहिजे. थोडा अजून एमकॉम तरी दोन वर्ष पुढचे पाहिजेत.
पाहिजे होते आता पण ऑनलाईन ला तस टाकता येते पण ता होत नाही असा अभ्यास मनासारखा आता मन नाय लागत हा ते वेगळंच होय.
नंतर नाय इच्छा होत आता सांगतात मला हे पण कर पण इच्छाच नाय होत.
नाही होत नाय इच्छा
पले जे म्हणजे फ्रेंड्स वगैरे ते सगळे झालंय त्यांचं सगळ्यांचं शिक्षण झालंय. जाऊन तिथे ओळखी वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी बघाव लागतात ना ओखीनुसार होऊन जातं.
होय आणि एकत्र असेल सोबत असेल मित्र मैत्रिणी तर बरं वाटतय. एकांत म्हटलं की नाही नको वाढते.
हुं
अस आमचा पूर्ण ग्रुप मधले दोघी तिघी जणीनीच एम कॉम केलं. आणि सगळे मग बी कॉम वरच स्टॉप झालो.
हा आम्ही तरी म्हणजे आम आमच्या ग्रुपमध्ये कमीत कमी पंधरा एक जणांचा ग्रुप होता आमचा भरपूर जणांनी केलं. फक्त तीन चारच येत आम्ही बी कॉम वाल्या बाकी सगळ्यांनी भरपूर आता एक तुम्हाला सांगते एक गोष्ट माझी एक क्लोज मैत्रिणीये एकदम जवळचीच म्हणजे आम्ही येऊन जाऊन सोबत करायचो तर ती डायरेक्ट एच आर झाली दिल्लीला आता मंग मला असं वाटायला लागल की माझ्या बरोबरची मुलगी एकदम आम्ही येऊन जाऊन करायचो क्लास वगैरे करायचो ती आज एच आर झाली ना आपण कुठल्या पोझि
अम्म असचं असतय माझी पण एक मैत्रीण हाय अगदी बालपणात हं पहिली ते चौथी पर्यंतचं ये तिथून पुढं मग अ चौथी ते आठवीपर्यंत एकत्र होत तो मग दहावी प दहावी पर्यंत होतो मग कॉलेजला आल्यावरती सायन्सला गेले आम्ही कॉमर्स ला आलो ती सायन्स घेऊन ती साऊथ
थांबा थांबा कॉल कट करते परत लावते. टायमिंग समजत नाहीये.